हॅलो हा बोला हा
ये इकडं चल इकडे मी देते तुला इकडे पोंगे खवरायला ना तो हा पोंगे खवरायला ना मी हल्ली कि द उठून जात मी जेवढे त्याच्या जवळसली जेवढे
हा ते तर आहे आमचं भी तस करते आणि सकाळी आपण उठल की झालं उटंदत एवड मा
हम
मी तर धडतून पाण्यात टाकून देतच झाले मी उठली की
नाही आमच्याकडे पाळण्याची सवय नाही लावली का जागा पण नाहीये प पाढण्याची सवय लावलीच नाही मी आमच्या इथं काही नाही एवढं सकाळचं त्या करून घेतात दुप संध्याकाळच करते मी
हा हा नाही कसं सकाळी जऱची गळबड रायची ना
हम्म नाही करबडच नाही त्यांना आवडत नाही आपला हात काही हे भाजी नाही ते भाजी नाही ते आमच्या बाबांचं वेगळं चालतं त्यांचं वेगळं असत त्यान सगळ शेंगदाण्याच्या जिरक्यात आपण जिरकं कसं करतो तशत भाजी कशी ते शाळेवर पण तिकड माहिती न माडीवर ते हे खोललेल आहे त्यांना पाडणार घर सारख. ते चमे ते चमे नंदेन हा मग इकड नाष्टा चांगले आहेत. तत हे हे ते का मग त्याच्यामुळे मी न घच
एवढं एवढं काय म्हणते एवढं होते का ताई तुमच्या सासूचे?
मरू दे जाऊ दे. करते दगधग आपल्या पुढं आपल्या पुढं म्हणते दुखते बीपी वाढते हे होते त्यांच्या पुढं पुढं करायचं मरतेग कसल टेनशन घेत.
बरर काय करायचं मग? नाही आपल्या हात मग कशा करायच?
अरे आपण केलं ना तई, आता एवढं होईने आपण एवढं फोडणी देतलं भाज्यागीज्या केलं त्यात मीठच ओतून देईन त्यात ते अ मसालाच टाकून देइनं अजून -
हा.
मग त्यापेक्षा मरा ना तिकडं. करा आणि खा ना तुमच्या हातानी. मी कशाला करत बसू?
नाही डबल -डबल जे टोले आहे ना.
म आणि आपलं इथ कसे? - पप्पा -मम्मी घेतात.
हा -नाही व घेता. नाही व घेता.
पोरग सांभाळता बी.
हां हा.
हे घेऊन नाही बसते. पाहते नाही, सोडा म्हणते खाली सोडा मा सासरा म्हणते. सोडा खाली, खाली सोडा सासूनं घेतलं भितर लगेच म्हणे, खाली सोडा खाली सोडा
अरे खाली बी सोडल बाई तर तो जेवढ्या वेळ खेळायचं तेवढा वेळच खाली खेळ
हा. हम्. त्याच्यामुळेच मग मी नाही इंटरेस्ट घेत मग. हे म्हणतात जाऊ दे, मग मरु दे. आता यांचे दोन भावाच्या चपात्या आणि एक भा एवढशी भाजी जी नाही खात तो - शेंगा, गवारीच्या शेंगा आता तुम्ही आधीच- नसेल खाल्लं - त्यांना लग्नाच्या आधी- पासूनच मग आता काय खाते? आम् आम्ही- पण नाही खात. आम्ही सगळ्या बहीणीच नाही खात. मम्मी शिवाय कोणीच खात नव्हत. माझ पप्पा बी नाही खात. जवारी - दोडके नाही, गिलके नाही, वांगे नाही, काहीच नाही. मग आम्ही कसं कडधान्यच टाकायची मी. आम्ही तिकडे राहायचं वेगळं त सगळं. हम्म- मग त्याच्यामुळे आता त्यांचं आता एवढ्यात तर ते जातच नाही डबा घेऊन. दुपारी करते मग. हम्- मी आम- आमच दुपारी करतो भाजीपोळी. वाटलं ते करून देते मास त्यांना. त्यांचं ते करून खाऊन जातात आणि संध्याकाळच करते संध्याकाळच करते- तरी पण आले ना- ही म्हातारी बी एवढी आहे ना, एवढी म्हातारी पंच्याहत्तर वर्षाची झाली आपल्या आजीसारखी -
हा हा हा.
म्हणून बोलत आहे मी खाली गेली तर फिराय तर दे मस् तो मोबाईल घेऊन बसतो बाई आपल्यासारखा मोठा मोबाईल आहे तच्यावर हा सगळं मोबाईल मध्ये युट्यूब टी व्ही हे ते सगळं पाहते
हो म
आणि मग व म्हणा थोडंस घेत हात दुखते म्हते हात दुखते हात सुसते तिन ते
होम
आता मी तिकडे गेली ना पंधरा दिवस राहिली तर आलं तिकडे तर मग नवऱ्याचं बनयान असं झालेलं होत ग्रे कलरच लाईट कलरच होत असो पांढरं
हाव ना हो ना
बनियन काळ शार घालत मग यांना घासावा के नाही थोडस तुम्ही ते त्या पोरीच्या कशा भाचीचे नातीच्या स्वतःच्या पोरीच्या ते पांढरं कोट असतं शा याच्यात घालायचं दवाखान्यात
हा हा हा
जावयाचे रुमाल रमाल सून टाकता तुम्ही साबण लावून हा किचन टर बेसनमध्येध्ये तेवढं मग तेवढं दिसलं नाही अ उचलता मशीनमध्ये टाक ते मशी मध्ये नुसतं निरमात टाकल्यासारखं होतं ते न पिळून निघतं ते काही घासल्या थोडे जात ते.
तिते निंगता सोडी ना नाही कपडे ते त असं आहे ते वाकळी चादरी हे ते धुवायच्या कामा
हा हा ममी आली ते मम्मीन मी आली त्यामु मी किती मोठे कपडे भिजवले यांचे बी माझे बी अन् आमचे बी होते कान की ते बनेल त्यापासून मी म्हटली ते साबण लावते न ब्रश नई राहू द्या म्हटलं मी घासत जाईल तसे माझे मश कपडे ना अत शिवचे न माझे.
नाही.
हम्म शिवचे न माझे नसतात त्याच्यात कपडे.
तशी बी लेकरायचे काही लेकराचे काय निरम्याच्या पाण्यात डोब लेन घास पी गेलि ना ना.
नाही आम्हाला सवय हे तेे ब्रश मारून घासायची ना त्याच्यामुळ मल नाही आवडत त्यांच्या याच्यात मी टाकतच नई. आता त पण तिकडून आल्यापासून त आता त दिदीचे बी उशीरा अंघोळ करते त दिदील सवय लावलेली हे मी स्वतःचे कपडे स्वतः धुऊन टाकत जान.
लहान हे ग ते अजून ते अ काय म्हणते?
च डबल कपडे नाहीन घालत. सिंगलच घालते न ते डबल नाईन घालत.
निकर धुतली तर काहीतरी म्हणजे लेकरू वेळा ना आघोळ धुतले ह
अन ते अंत त काय ते बनेन राहतं तिच बी वरच स्ल बाकीने हा बाकी नस सकाळी तीच बी शाळेतस त जाते आता शाळेचा ड्रेस तमीस धुते.
हा तेच.
घालून तेवढंच राहते. आता दुपारी पण हे पाय ते सम समोरची बाई येती ती दोनदा क्रची माय ए एक पोरगा हे दिले भी माया शिवच्या भो मोठा हे शिवच्या पेक्ष वर्ष आता तो दोन वर्षाचा होई दिड दोन वर्षाचा अन् दिदी बरोबरीची पोरगी ए दिदीपेक्षा एक वर्षान मोठी ए दहा वर्ष तिच्या नवऱ्यात तिच्या अक्षरशः किती भांडणं झालती इच्यामुळेच बर का. ब आ मग आता तुम्ही तील सोडायचा नाद नाही सोडलाच नाही बर जाऊ दे तिच्याच सोबत काही पण करायचं म्हंटलं उद्योग त दोघी सोबतच करता.
तुमचा मोबाईल आणला?
ते पैसेवाली
हा.
तिनच खर्च करून हे शाळा गिळा खोलली हा आण ते इथे येऊन जेऊन जाते ताट लावून जाते मग यांच त्याच्या तिच होतं यांच्याकडून
केली हे ऍप.
कोणं केलं?
ना पिया
जाऊ दे जेऊ वाढून द्या त्याल
ह थांबा हे घे आईक बण
हॅलो!
हा बोल
क्या चाल हे
काही नाही बा लेट हो था मेरा एक साथी आवा उठा दयाताय येव लय
हा बरोबर
अ तोप बोलले को हो ना ना दस मनट तिे बाती आहे
हा व है भाई बोल ना हमकस लगा
हा प होना तर स आहे आप जमना सही आहे
हा ह कससे करलेना राऊउडो सिर्फ बा फोन कर का
ह तिलायच जमा न तर तिने सभेर सायलीच करायच
हा बोली मेरेको राधाताई मे
बोले ना पोपट बोले मम्मी मैनी बोली की वैशुने भरी द्या पर वैशू को पुण्य त मंग आधार ते वैशनेछाने क काग त म्हणे गलत भरेग ज बेड का सकाळी बोल ते महि बोलीो राधा को जब राधाने फोन लगई की वै शकुकु जे आया नाही बोले तो बोले क आ मला का जमा नाहीसत जमा नाहीसा भरना तरि डबल भ
नाही पप लावले का?
काय ते र बां त्या खबा
मेरा शिवांश पोंगे खारे भाई
अ बर हा
हम्म पोंगे खारा मे र शिवांश
अ बर
ग्यालरी मे खडे हे, दिखा रहा हे जाणे वाले
हा
हम्म
उदन बोले ब पोपट हमारे तीन सो ग बोले आय ये म्हक जमा नाही म्हणून मंगग तिने बोलली म बडी गली पोपटी बली ती मै बोलली बोलेुसक डबल बोल लगते की भ डबल
हा मेक मे भ नाही होय मैने क फि तीस तेरी जगळी नाही हई अी तीस क्यु कका अकाउंट का प्रॉब्लेम हैसको बोली मेरा इ नंबर नाही बोले दुसरा नाही ते दुसरा डना पडेगा आज ज मे सास ससरे आज बाात क आहे तर मेर ससरे के पच्चीस हो गय पाच बाकी ह आणि मेरी साास के क सत क अठरा होग बाकी त शा म अ दि ये व बाात कर र फि
एक मिनट डबल लावतो तई जमा